हा.
हा आवाज येतोय माझा हो हो छान येतोय. अच्छा अच्छा हम्म हे तरो झालं का चहापाणी वगैरे हो हो झालं. आता काच्छ अच्छ. ग म्हट चला संध्याकाळ म्हट हो नार ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवतात. तेच मग मी असं म्हणजे साधा साधा पटकन बनवायचं तर बघितलंल एकदा दोनदा अ नारळ तर मी जास्ती नाही बनवलीय कधी तर तेच नारळाचा खीस
आणि त्याच्या अर्धी वाटतं मला साखर काहीतरी आता आणि ते बनवूनही मला बरेच दिवस झालेत.
हा आणि एकत्रच त्याला थोडं अ गरम करून आणि असं म ताटाला तूप वगैरे तेलाचा हात लावून अस थापली होती काय? कधी एखाद्या वेळेला खराबही जा म्हणजे तुटली तुटली होती ती जास्ती-
अ भाजल्या गेली असेल तर आणि एकदा खूप छान झाली होती. म्हणजे थोडस शिंतोडे दुधाचे असे टाकले होते त्याच्यात आणि- अच्छा म्हणजे साखरेचा पाक नाही बनवत. का पाक नाही बनवला होता मी अशीच पाहून केली होती युट्यूब ला. अच्छा अच्छा. तर ती तशी साधीच करून बघितली होती मी त्याच्यात बरेच प्रकार दाखवले. के यूट्यूबत. पाक करून दाखवलेले तसे डायरेक्ट घालून दाखवलेले पिठी साखर मिसळून दाखव. काय काय बरेच होते हो हो तर मी तेच ना. हो. तर मी अस म्हणजे मला काम नाही पडले. खोबऱ्याची बर्फ करायचं कधी डळाची तर एक दोन वेळा केली पण कधी ती गोड व्यवस्थित झाली पण कधी कधी ते असे वड्या छान आकारानी नाही पडल्या.
म्हणजे जास्ती कडक झाली वाटत तेी आणि आणि एकदा दोनदा छान झाल्या होत्या अस. ह. बरो. काही काही त्याच्यामध्ये पाक घालत काही दूध पण टाकत थोडस. थोडस दुधाचा हपका मारायचा असतो त्याच्यावर म्हणजे साखर डायरेक्ट- खोब आणि, साखर डायरेक्ट टाकली ना तेव्हाच भवतेक क मी थोडसा दुधाच हे एक, असं उगीच आपलं, एक दोन तीन चमचे छोटे. टाकलेले काहीतरी आणि मग, ते असं छान मिळून आलं ना कि मग ताटाला आधीच, तूप तेल लावून ठेवायचं आप आपल्याला काय पाहिजे ते, आणि मग त्याच्यावर पटकन गरम अस दिलेलं. अ झालेलं ते, छान तेव्हा, एकदा, दोनदा, पण कमी काम पडलंय. अजून काय काय मग, तिखट गोड, गोड, गोड कोणते पदार्थ बनवतात छान तुम्ही अजून? हॅलो! हॅलो? हा तुम्ही, म्हटलं मी गोड पदार्थ, तुम्ही आणखीन कोणते कोणते चांगले बनवता. काय म्हणताय? तुम्ही कोणते कोणते पदार्थ बनवता म्हटल गोड चांगले. कोळमी आता असं बाहेर काही, वगैरे कुठे, जायचं राहिलं ना. कि मग, गोडपुऱ्या बनवते मी गुळाच्या साखर त्याच्यात गुळ नाही का, किसून घ्यायचा म्हणजे, एक वाटी वगैरे वगैरे अस, आणि त्याच्यात थोडं, पाणी टाकायचं. दोन वाट्या पाणी, आणि एक वाटी गुळ, हा ते थोडस असं, कोमट करायचं आणि, आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यात ते, पाणी चाळून त्याची, कणिक मळयची, अ कनिक मलताना, त्याच्यात मीठ, वगैरे आणि पाहिजे तर तीळ, पण टाकून ठेवू शकतो. बरोबर हा, आणि मग ते मूळू घ्यायच, थोडस दहा, पंधर, पंधरा मिनिट त्यालमरू द्यायचं, कारण ते खूपच कडक होऊन जातं, कडक होत गूळ वगैरे टा मुळे हो,
हो,
मग थोडस ते म नरम झालं, ना की थोडस जाडसर पुुडायला लाटायचे, बारीकला लाटल्या ना त्या, आणि तळल्या कि ते मग चाव, चाव पुरते खूपच दातांना. चिवट होतात मग त्या, आणि थोड्या जाड ठेवल्या ना तर, ते एकदम सॉफ्ट, आणि नरम होतात. पुरी म्हटलं तर, थोडी चटणी वगैरे, सोबत खाऊ शकतो. ते म्हणजे इकडे गोडपुरीे आणि ते तिखट ह त चटणी ठ्यायचा, त्याची छान लागतात ते अस. बरोबर आहे. वेगळं हो एकदम सारख, हे स्पेशली मी प्रवासाला गेले ना लांब कुठं, तेव्हा करते, हम हम, हो ना प्रवासात काहीतरी सोबत, म्हणजे कस दोन, तीन दिवसही, ते खराब नाही होत, चांगलं राहतात. ह, आणि त्याच्या म्हटलं तर गुळाच राथ नाही, विशेष हो, तेच ना, कुठे म्हणजे, आता वेळेवर नाही मिळालं, काही कारण मु ळे, आपल्याला कुठे हॉटेल ला वगैरे जायला, वेळ नसला
किंवा आपला पण, आणि प्रवास लांबचा असला तरी, ट्रेन मध्ये म्हणा, अजून कुठे म्हणा ते, होत ना खायला, हो हो, लागत तसलं, हो, सगळ्यांच्या सोबत असले, कि असले काहीतरी खाऊ
दुपट्टा जातात खायला, हो बरोबर ते होतेय ह हम, मग शंकरपाळे वगैरे पण बनवत असाल, मग गोडच आहे तुम्ही? हो गोळाचे पण बनवते आणि तिखट पण म्हणजे तिखट म्हणजे आपले खारे मिठाचे. खारे मीठ. पण तसच करते मग. हो हो. शंकर पाडे कसे म्हणजे मग, आपला मैदा चाळून घ्यायचा हो. आणि मी काय करते दूधातच नई का साखर बारीक करून घेते. प्रमाणानुसार हा आणि साखर बारीक करून नई का, ती दुधात विरगळू दे ते, हम्म हम्म हम्म.
आणि त्याच्याने ते कणिक मळायचं. शंकरपाड्यांचं म्हणजे मैदा.
मैदा. मैदा हो. म्हणजे दुध दुधचाही वापर होतो आणि साखर विळगळली जाते आणि छान लागत दुधातले शंकरपाळी छान लागतं. हो हो चव त्याची एकदम चव हे होती, एकदम छान लागते अस.
हा एके सॉफ्ट होतात.
होतात.
हम्म् मग असं मंद आचेव, थोडसं तेल तापून घ्यायचं. आणि मग थोडस गॅस कमी करून मग तळायचे ते छान असे सोनेरी कलरचे.
कलर चे अस होऊसतोपर्यंत. मंद आचेवर हा. हो मंद आचेवरती तळून घ्यायचे. पर्यंत तळले जातात, म्हणजे तसं.
हो हो. ते तुपात तळले ना तर सगळं ते तूप तूप आणि घसा खबर खराब होतय.
ते. हा ते पण आहे. तुपकट वेगळे लागतात. काही काही पदार्थ तेलातच चांगले लागतात. हो हो. पण लाडू वगैरे सारखं चांग शुद्ध तूप जरी म्हटलं ना तर, आधी सारखं नाहीच नाही. नाही नाही. आता दूधच शुद्ध नसत तर तूप कुठून सुद्धा होणारय. हो बरोबरय. आणि काही म्हणजे अ -कच्चा हेच्यावर काढलेली साय असते वाटत ती, म्हणून ती नसते. ते जसं आधी करत होते ना, ते तूप खायचं असतं म्हणतात. हो. जस तूप दूध तापू आधी माहितीय का डालटा तूप पण खूप छान लागाय हम्म हम्म, हो हल्ली तर आणतही नाही आम्ही. तर खूप वर्ष झाली बंदचाय डालडा. आता कोणीच नाही कोणीच घेत नाही डालडा. शक्य तो तर नई म्हणजे, हॉटेलवालेच युज करतात बहुतेक करून. हा बहुतेक असेल हॉटेलमध्ये वगैरे जास्ती हे अस पण घरी बंद झालाय, हो खूप वर्ष झाली. घरी बंद घरी बंद झालाय. हो तेच ना, म्हणजे कस आम्ही आमच्या लहानपणी कधी कधी आणायचे ना डालडा. तर ते इतकं रेवाय रेवाय लागयचं ना खूप छान. हो आमच्या लहानपणी पण होत आणि त्यावेळेस लोक सर्वजण डालडा खायचे. हो तेव्हा नवीन होत आणि ते आणायचे पण तेव्हा खातही होत होत आपण. आम्ही खाल्लेला आहे, आधी लहान असताना आम्ही पण खाल्लेलं आहे.
ह.
ह. पण ते नंतर नंतर तेव्हा डालडा तुपाचे आम्ही बघतो लहानपणी डालडाचे अशी दो एक एक दोन दोन किलोची हा त्याचे असेल लोखंडाचे चे डबे असतात ना गोल गोल डब्बे असायचे गोल डबे राहायचे त्याच्यावर डालडा नाव लिहिलेलं राहायचं पत्र्याचे ह हो पत्र्याची बरोबर आहे बरोबर आहे पिवळा कलर राहायचा त्या हो आमच्याकडे मग नंतर प्लास्टिकच्या बरण्या आल्या त्याच्यातच मग तर पॅकेट मध्ये येऊ लागल ते बरोबर आता तर सगळीकडे प्लास्टिक झाले लोखणपत्र कुठच नाही कमीच म्हणजे बंदच झालाय पण आता आपल्या तेलाच्या कॅम हो
पंधरात
पंधरा पंधरा लिटरच्या त्या पण प्लास्टिकची भरीस मिळकत प्लास्टिकच आहे हो हो आणि सगळे पाऊच म्हणा जिरं मोहरी सगळे हे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच पॅकिंग मधेच ते अस्त पॅकिंग पॅकिंग एक एक किलो अर्धा अर्धा किलोचे बरोबर हाय ते स्वच्छ करू म्हणजे शंभर ग्रॅम पासूनची पॅकिंग हो ती एक किलोची पॅकिंग म्हणा त्याच्या वर अजून जास्त हो हो आस्तय सगळं प्लास्टिक मध्येच अस्तय प्लास्टिक मध्येच येतय हा तेव्हा आदि कस पेपर पेपरांमध्ये पांडू द्यायाचे हा बांधून द्यायचे पुड्या करावं लागायचा किराणा दु कानदारवाला नवीन हो पुड्या क हो हो हो म्हणजे आणि तेव्हाचा न्यूजपेपर पण किती मोठा होता बाप रे जे तेव्हा रात्री बऱ्याच म्हणजे आता तर न्यूजपेपर तर वाटत तर नाही
बरं
तेव्हा म्हणजे असं दुकानदार रात्री असं चहा पावडर बनवून ठेवायचे सकाळी सकाळी उठून दुकानात यायचेन घ्यायला बरेचजण
ओ
हो कॉल संपला ठेऊ का
कोण
हो हो चालेल ओके बाय हम बाय